मी लई तुम फोन
लावला आता
आ थांबा मीलाव तू
हे चालू झालं रे चालू झालं हे झालं लाव ना
तुमचे दोन कॉल माय एक कॉल.
अ हे झाल्यावर तू लावणारे. नाही का स्मृती या ते विचारतय तब्येत पाणी कसं काय तुझी. ये लवकर चौरब ये ना. बोल रे बरी ये.
काय म्हणे डॉक्टर?
काय नाही.
काही नाही म्हणे.
ह्.
हम्म बरं आहे बरं आहे ते स्पीकर वर राहतंय मगं फोन
नाहीे दाखवली ये, नाही दाखवत रे.
होना काय. बरे बरे बरे तब्येतीची काळजी घ्या, जेवण खावन करा बाहेर फिरू नका. हम्म काही वाटलंस तरीच डॉक्टरकडे जा. पाणी उकळून प्या. कसं आहे तब्येतीची काळजी घेणं महत्त्वाची आहे.
हम्म हम्म.
बाकी सगळे व्यवस्थित आहे का?
आहे
बरे बरे अभ्यास कसा चालू आहे?
चांगला चालू ये.
चांगला आहे का, कितवीला आहेस तू?
आठवी.
आठवीला आहेस का. कस शिकवता सर लोक
अ आ.
चांगला शिकवता.
चांगलं आहे का? बर आहे. बर आहे आपलं आदित्यच आपलं आदित्य काय करतोय.
हो नाही का अभ्यास करतोय.
ते आहे का. तो कितवीला आहे आता. आ.
सहावी ला.
सहावीला.
हा.
वा वा वा वा चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे मस्त आहे काळजी घ्या तब्येतीची बरा आहे, बरा आहे.
सगळं व्यवस्थित ये. मग वातावरण कसं आहे आता? येऊ. ज त बाईला झाले दोघ जण हॅलो. हा म्हणलं आदित्यकडे द्या आदित्यचा अभ्यास चालू आहे का?
हां.
बरं आहे बरं आहे मग आता कॉल कसे कोणाकडे देती हे कॉल
थांब देती.
गणेश भाऊ श्री स्वामी समर्थ.
फोनवर बोलत आहेच की फोनवर
अरे आताच बार नाही पार. काही पण अर्थ घ्यायचं नाही आपण आजचंच हे. चुना म्हणजे जो फर्च आहे तो. हॅलो हॅलो हॅलो?
हां.
हां वा की म्हणजे दोन.
हो.
बरं आहे बरं आहे अजून किती मिनटं पाच मिनटं.
हम्म.
पळून गेला.
मग फोन कस कर मला?
मला आवाज नाही येत मला.
तेच ना.
हम्म.
हां?
मरच ना खाल्या उडी घर
नाही नाही आज बंद हे आज बसले माहेर असंच म्हणलं गणगन करीत म्ह काय करराय
हम् भगवान राहीन भगवानला विचारून घ्यायचं अजून कोणी काय
हां ना बघायला कॉल कराय लागणार वा रे वा ते आम्ही नाही नाही टेलर मी होतो. ते त्यांची ते हां हां ते म्हणलं चला अरं मी ते त आमच्याकडं फोन हॅलो
हा
हय ते फोन पे, ते फोन पे हे नाले एक मास चालत आहे फोन पे, गुगल पे.
हा.
मला सांगा म्हणे. तु बँक पैसे देते कोणी वापरायला. आपण त्यानला पैसे देतो. म्हने वापरायला तर, सगळ्यात जास्त चौकशी सगळ्यात,
हम.
नाही कार काही समजा नाही होत आता बाबा.
हम् ह.
सगळ्या काही गोष्टी झाले. अनुभवयला पाहिजे. सगळ्या गोष्टीचा
हम्म
हे जे परा आहे. बरा आहे. वार सुटला या राजा मायला पाऊस बी पडाल नाही. चांले टिप पड.
काही करावा लागेल.
हम्.
अरे दादा म्हणे गणेश भोची जी काळी म्हणते, पाऊसपाडलं नाही. म्हण पाठवल नाही. म्हणे,
आमच्या म्हणून, काबाड रजी काळी जिभीच आहे. करू बी शकत. त खोस प का आप काहीरी पाना जास् पा पार्टी कशाला पाहिजे. म्हनलं,
काय करायचं समजत नाही मला, कुछ तो करना पडेगा. ह
न
ह आव
ते वा अरा आहे वर आहे.
हम्म् हम्म्.
रॅम भरलेली आहे. नाही जोडलेला आहे.
ते, फक्तं शब्दाचा मार. चुकी मी मी का आणतो. कोण कोण? फोन हॅलो, कॉल चालू आहे. कॉल चालू आहे माझा नि कर हो. बरं आहे काहीतरी कराव लागेल. अजून वीस मिनिट तीस सेकंद, अर्धा तीस, तोवर बाय चालू दीड. मग काहीतरी काढतो बोलायला पाऊस-पावसाचं. पाऊस आहे का तुमच्याकडे?
हॅलो.
हा.
पाऊस आहे का?
हा, येवू राहीला आहे. थोडा-थोडा.
येवू, राहीला का?
हम्म्.
बरंय-बरंय, या-या. तुमच्या पावसाला, आमच्याकडे पाठवून द्या बरं थोडसं. तू, गाव जागे रहा रातचं, आ? मोटर चालू करून देणार ते पाणी गेले सगळे. पत्रा लावला?
पत्र नाही आले म्हणलं मी.
पत्र. काय जी? ती गाडी पडती रे. माय येवू-येवू आम्ही येवू? आता, एवढा कॉल झाला काय मी, तुम्हाला नंतर फोन करतो मग. हा, ते आता आता एवढा फोननं, आता कसं आहे अजून बरं आहे का, ते कराला आ खरच बारीक-बारीक आहेत झाडं. तुमच्या सारखेच वाळूवर उभी आहे, वाळूवर उभी राहीली काय की? हा, तुम्हाला किती कॉल बाकी आहे?
मला तीन, तूले चार.
नाही-नाही, तुमचे म्हणजे अजून किती कॉल बाकी आहे? हे वाळाचं म्हणजे मलाईचं फाटक आहे, पाच का?
व्हयं.
म्हणजे पूर्ण व्हायला किती टाईम आहे अजून? किती लाग
आता उद्याच होईल ना?
हा. आता मग, उद्याच फोन करावा लागल ना सकाळी-सकाळी.
हा, चालंल मग.
हा.
चालेल चालेल.
ठीक आहे मग ठेवतो आम्ही.
हा हा.
जाऊन पाहीले पाहीजे, ती बोलली.